हॅलो.
हा येतोय, बोल की.
हा, काय कराल्यास? जेवलीस काय?
हो जेवले की, तू जेवलीस का?
हो, जेवलं की, आता चहा प्यायचा थोड्या वेळात, चहा पित्यास
हो, चहाच टायमिंग, चहा पिते डोकं दुखायला लागल कि मग दोन टाइम घेते, नाही तर मग सकाळी एकच टाइम पिते मी चहा.
मला तर चहा लागत कसं हाय
कसला चहा करतेस? मसाला चहा करतेस? की सिंपल वाला.
नाही, सिंपल आलं आणि गवती चहा, मला गवती चहाचा, चहा लई आवडतोय, गवती चहा टाकत्या.
हो, आल टाकून घेतल्याशिवाय मला, चहा पाऊसच वाटत नाही. आता अल्ल दोन-तीन दिवस संपलंय, तर कसं तर
म मला पण, अल्ल हा मी पण अल्ल आणि गवतीच्या टाकत्या बघ, माझा चहा अस असतोय, कायम बारा महिने मला आलं आणि गवती चहा लागतोयच मला.
होय, असं नाक कसं जाम जाम झाल्यासारखं झालंय आग, काल चहा पेत नाही त्यापसन
अल्ल केवढं महाग हाय माहिती हाय? दहा रुपयाला दोन आलं दहा रुपयला एक एक हे, आलं भरपूर महाग झालंय.
एकच होय, आमच्यात आणलेलं अर्धा किलो किलो ते शेतामध्ये घालायला, शेतामध्ये घालायला ग. म ते, घा मग घरी आल नाही, त्यातलं मी एक काढून घेतलेलं लपून. तर ते संपलं नव का आता. आज गेलेत आईला दाखवायला, बघूया आज आणत्यात का.
हा तीस रुपयला पावशर काहीत अल्ल हाय.
मी कधी बाजार करत नाही ग, अल्ल महाग हाय एवढ माहिती आहे. करतच नाही, घरची सगळी आणतात, आणून देतात, आपल् रेस कुठली कटली तर बनवायच्या, आणि करून घालायच्या.
होय, आठ पंधरा दिवसात हव आलं तुला काय येतय, तुला खायाय येतय ते, सांग की मला.
काय पनीरच जास्त मला आवडतय बघ, पनीरचीच, जास्त करून करतोय बघ. मग तू पनीर विकत आणते, की घरू कर तेच, नाही विकत आणतेस पनीर की, घरी करतेस, मी घरी बनवते पनीर.
होय काय सांग, मला पनीर बनवण्यापासून सांग आता मी पनीर म्हणजे पनीर विकतच आणून करत्या, पण बनवत नाही बाई कधी, त्याच लइ काय काय असतंय.
नाही सोप आहे अगं. अ आधी दूध घ्यायचं, ते थोडस, हा दूध घ्यायच पहिला, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, मग ते थोडस कोमट करायचं आणि विनेगर नाही तर मग त्यात म लिंबू पिळायचा, आणि थोडस ते नासवूस पर्यंत, हा हा.
हां
मग ते झालं की, मग गार होऊ द्यायचं, आणि मग ते चांगलं पाप फडक्यामध्ये घ्यायचं, आणि त्याला धुवून काढायचं दोन तीन पाण्यान आणि नंतर ते पाणी, पूर्ण त्यातलं सगळं काढून घ्यायचं आणि एका फडक्यामध्ये ज्या बांधायचा त्यामध्ये काहीतरी मोठी वस्तू ठेवायची. जाळ म्हणजे जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघून जाईल.
हा ओके.
आणि मग जसं काळी केलं असत मग ते संध्याकाळपर्यंत होते किंवा संध्याकाळी केले अस. सकाळपर्यंत ते तयार होते पनीर मग ते काढायचं पनीर. मग ते ज बारीक बारीक विकत नाहींत तशी फोडी करायच्या मग. टॅमॅटो कांदा हे एक ववर एक व भाजून घ्यायच.
हम्म.
मग तची पेस्ट करायची. आणि मग आतावर इकडे खडा मसाला गोवा करायचा. काय काय असते ते खड्या मसाल्यांची ना मला माहित नाही ते घ्यायचे. म फोडणी द्यायची. मग त्यामध्ये ती पेस्ट घालायची थोडा वेळ भाजू द्यायची. मग त्यात पनीर मसाला मिळतोय. तो पण त्याला तेल सुोटसपर्यंत भाजायचा.
हम्म.
आणि आपल्याला आणि कोणते कोणते जर काळजे असेल त्यातमध्ये ती घालायची असेल जिरं घालतात ना.
म्हणजे तरी पण पिळ आणि जि ज. ल्या एढं नाही ना छान लागत ते कांदा टमॅटो लसूण आलूची पेस्ट छान लागते ना कोण कोोण घालत अस.
नाही भारी लागते. म मी घालत नाही फक्त टोमॅटो ची प्यवरी घालते.
हा मी पण तसच करतेय.
हा. मग त्यानंतर मग थोडा वेळ त्याला तेल सुटलं कि मग त्यामध्ये पनीर थोडं घालायचं आणि परतवून घ्यायचं आणि त्यानंतर तर मग हवंतच आपल्याला तेच पाणी घालून शिजवून घ्यायचं. आणि त्यामध्ये कसूरी मिळते किंवा कोतंबीर घाटली तरी पण चालते. आणि मग आपण रोटी सोबत खाऊ शकतो किंवा चपाती सोबत खाऊ शकतो. किंवा पुऱ्यांच्या सोबत खाऊ शकतो आता ते तर माहिती आहे चपाती पुरी
हा ते तर माहितीच आहे.
रोटी माहती आहे का?
आा.
रोट रोटी
रटी त्या काय तुला?
हो. मला य आम्ही ट्राय नाही केलेलं कार मी बघितले कसं करायचं. आता कराय जमते. हा मैदा घ्यायचा त्यामध्ये दही घालायचं. मीठ घालायच मैदा घ्यायचा चाळून अ त्यामध्ये थोडस दही घालायचं आणि त्यामध्ये थोडस. चवीनुसार मीठ आणि थोडस तेल घालायचं. आणि ते सगळ एकजीव करून घ्यायचं आणि मग थोडं. थोडं पाणी घालून असं घट्ट मळून घ्यायचं. आणि ते एक अर्धा तास भिजत ठेवायचं.
ते दही पण घालतात ना ग दही पण घालतात ना थोडं
हो हो दही सांगितलं ना घालतात
सांगितलच का हा ते रेंज नसल्या मुळ ऐकायला आल ना
रेंज ला कमी आहे ग कमी जास्त व्हायला
हा खर माझा आवाज येतोय की नाही तुला येतोय ना
हा येतो येतय मग ते झाल्यानंतर अर्धा तास झाल्यानंतर मग एक पॅन गरम करत ठेवायचा आणि मग त्या लाटुन घ्यायचे छोटे छोटे गोळे करून आणि एका साइडन पाणी लावायचं ती पलटायची आणि दुसरी साइड त्यांनी उलटी करून ती भाजून घ्यायची तशीच गॅस वरती आपण भाकरी कशी भासतोय पाणी लावलेली ती साइट अशी भाजून घ्यायची
बा
मग झाल्या र होत्या
हम्म
मग आणि काय आणि कोणती रेसिपी सांगु होय गरम गरम छान लागतात
तेची गरम करून रोटी छान लागत नंतर ना कसं गार होईल ना तसं ते असं पूर्ण
ते लाबं लांबत लांब हो आणि चव पण लागत नाही मी त्याला नंतर
हा तितकी चव पण लागत नाही गरम गरमच छान लागतेय
हो मग कधी कधी तर मंचुरी पण ट्राय करतेय आता चायनीज मध्ये आता राही ज ट्राय करायचं म्हणतोय आता बघ
आता आजकाल कसं चायनीज चे पण भरपूर झालेत आणि लहान मुलांना म्हणजे असं आवडतय पण असं म्हणजे कॉलेजच्या मुला मुमुळे म्हजे अस म्हणजे चायनीज हा प्रकार भरपूर आवडतोय पण हाजी न मोठा असतोय ना खजीन मोठं असल्यामुळे जास्त जात नाही खायचं ते चायनीज
होय कधी त्या महिन्यात नेलत ग
हा तेच की मी ये म्हणतेय खर मला म्हणलंय आवडते चायनीज हा प्रकार पण कसा आहे ही शरीराला
चायनीजच नाव काढलं की काही सुचत नाही
होय मग काय खरं म्हणजे म म्हणजे महिन्यातुन एकदा ठीक आहे असं म्हणजे कसं चार दिवसात ना आठ दिवसात ते नाही चांगलं तसं हाजीनु मोठं असल्यामुळे ते जरा म्हणजे चांगलं नसते हाजीन मोठत
होय कधी कधी तरी आण ते मी पण नाहीत मग घरी चिकन मटन मासे बग असतेच ते घरी मग ते काही खाव वा ते सारखं सारखं
हा तेच किे काही खावु वाटत नाही मग सारखं सारखं ते नक कोते मग हम्म
होय मग ते सारखं सारखं असलं मग कोणती नाही तर कोणती भाजी असली तुम्हाला नवीन नवीन कुठल्या तर युट्यूब ला रेसि िपे बघाय आणि करायची मग
ह त रोज रज ते भाजी चपाती भाकरी भात आमटी ते रोज रोज नको वाटतंय ते
काहीत नवीन नवीन करायचं मग
होय आहे खरं टाइम तरी कुठतोय ते पण करायचं कंटाळ येत एक एकदा
होय मग काय ते नको वाटततेय मग सारख्या सारख्या मुलांना पण आणि डब्या डब्या द्यायला लागतय
म्ह तरी हॉटेलच कस असेल ते विचार करत बसण्या टाईम जाते मग राहून देत मग असंते आमच्यात हॉटेल ला कोण जातच नाही मग पार्सलच घरी आणतात आणि मग घरी बसून जागे जेवतात
होय मग काय ते बाहेर इकडे घरी बसून सगळे एकत्र जेवलेलं पार्सल आणायचं आणि खायचं सगळी बसून
मग हॉटेल मग भांड त्यांना असायला तिकडे म्हणा आपण त हॉटेला जात ना मग तिकड ना मी त्यांनी पुन्हा भांडी घासायला लागतंय
होय हॉटेलमध्ये कस ऑर्डर फक्त सोडायचं हॉटेलमध्येध्ये ऑर्डर नुसत सोडायचं
होय मम्मीच्या बड्डेलाच तेवढं गेलतो ब ते पण मम्मी च्या माग लागून लागवून मम्मीच्या बड्डेलाच तेवढे गेलेलो आम्ही तेव नाही गेलेलो आता ह्या बडेला बगूया
तेच घ आम्हीणं बडेला तू बडेलाच असं ना नाही आधी काय म्हणली
होय आमच्यात पण ते पण कधी तुम्ही कधी जाते का नाही बड्डेला बाहेर
जाते की बड्डेेत नसल्या मग जाते बाहेर जेवालाात ना असं
हा हा
कधी तर रोज रोज का आपण हा रोजच तसं घरात खाते आपण बाहेर हातला गेल्यावर ऑर्डर फक्त सोडायचं आणि हात धु्याच उठून या्यायच. फक्त पैशेऽ
तर काय,, आपल्या आपल्या उचलत्यात,, आपलं आपलं आणून ठेवतात.
होय,, फक्त पैसे मोजायला लागतात,, हाज विषय आहे. एवढं आयतं पाहिजे असेल तर पैसेे ह,,
तेच की पैशाचा विचार करूनच खेडेगावातली सगळी शांत बसतात ग घरी आणनु
हा होय मग काय कसं जरा खेडेगाव जरा म्हणजे हॉटेल म्हणल्यावर जरा वाटतंय ना गं शहरात काय हे नॉर्मली चालू असते हॉटेलला दोन दिवस तीन दिवस अस कोण नाही तर कोण असं जास्तीच
कॉल करते रेंज कमी या लागला
हा हा ओके बाय
हा चाल ठेवते बघ